नमस्कार छान आहे मी, तू कशी आहे?
मी पण छान आहे. आजकाल ना मी स्वतः म काही नवीन बदल घडवून आणायचा प्रयत्न कर अस वाटत ना की प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळी नवीन कौशल्य शिकत राहिली पाहिजे. ना कारण जग खूप वेगाने बदलत आहे आणि आपण त्या बदला बरोबर पुढे जाणे आवश्यक आहे ना.
हो बरोबर आहे तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. पूर्वी लोक एखादा शिक्षण घेत असत आणि त्याच ज्ञान आधारावर आयुष्यभर काम करत असत. पण आजच्या काळात सदच शिकणे ही गरज बनली आहे नवीन कौशल्य आपल्याला अधिक समक्ष सक्षम आणि आत्मविश्वास बनवतात
बरोबर मला तर आठवते कि काही वर्षापूर्वी ना मला संगणक वापरणे फारसे जमत नव्हते एखादी फाईल सेव्ह करणे किंवा प्रोजेक्ट तयार करणे कठीण वाटायचं मला आणि म दररोज सोळा सराव केला आणि हळूहळू मला त्यात आत्मविश्वास वाटू लागला आपण ही करू शकतो सगळं
अगदी तसच माझ्या बाबतीतही झाले आहे मी जेव्हा पहिल्यांदा सार्वजनिक भाषण करण्यासाठी स्टेजवर गेले होते तेव्हा माझा हात थरथरत होते माझा आवाजही व्यवस्थित येत नव्हता पण मी वारंवार सराव केले आणि आता मला लोकांसमोर बोलताना भीती वाटत नाही
इतक नवीन कौशल शिकण्याच सौंदर्य आहे ह काही सुरुवातीला तर प्रत्येक गोष्टी अवघड वाटते आपल्याला आणि अ सातत्य ठेवल्या ती सहज जमू लागते ना काय म्हणता तुम्ही
हो बरोबर आहे अनेक वेळा लोकांना अपयश अपयशची ह भीती वाटते त्यामुळे ते नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्नच करत नाहीत पण चुका करणे ही शिकण्यापेक्षा प्र प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे
हो हे तर अगदी बरोबर म्हटलं मला वाटते ना कि चुकांमधूनच सर्वां अ जास्त शिकायला मिळते आणि कधी गोष्टी पाहिल्यात ना जमली नाही म्हणून हार मानू नये ना
हो बरोबरदी बरोबर मला चित्रकला शिकवताना अनेक वेळात चुका झाल्यात काही चित्र तर इतकी विचित्र झाली होती की मला स्वतःलाच हसू येत होते पण त्यात चुका नसत्या तर मी सुधारू शकले नसते ना
हो अगदी बरोबर म्हंटलं तुम्ही तुमची चित्रकला खूप छान झाली आहे ताई सोशल मीडियावर तुम्ही टाकलेली चित्रे मी पाहिलेली आहेत त्यामुळे खूप कल्पना दिसते तुमच्या चित्रामध्ये
धन्यवाद पण अजूनही मी शिकतच आहे मला वाटते की खऱ्या विद्यार्थी तो तोच असतो जो स्वतःला कधीही पूर्ण समजत नाही
हो अगदी बरोबर म्हंटलं तुम्ही म्हणजे मला सध्या संवाद कौशल्य विकसित करायचे आहे कारण भविष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी चांगला संवाद खूप महत्वाचा असतो ना
हो संबत कौशल्यामुळे आप आपण आपले विचार स्पष्टपणे मांडू शकतो तसेच इतर लोकांना संबंध निर्माण होण्यास मदत होते
होय तर बरोबर म्हंटलं तुम्ही माझ्या मते ऐकण्याची कौशल्य ही तितकीच महत्वाची असते तितके के अनेक लोक क बोलतात ना पण समोरच्याची नीट ऐकत नाही तर हे पण हे खूप आवश्यक आहे
अगदी खर चांगला संवादक होण्यासाठी प्रथम चांगला शोत्र असणे आवश्यक आहे
हो अगदी बरोबर म्हंटल तुम्ही अ तुम्ही नवीन भाषा शिकायला ला आवडते का तुम्हाला
खूप आवडते नवीन भाषा शिकल्याने वेगवेगळ्या अ संस्कृतीबद्दल माहिती पडते मिळते तसेच नवीन लोकांशी मैत्री करण्याची की संधी मिळते
हो अगदी बरोबर म्हंटल तू मला तर अंग्रेज इंग्रजी अधिक चांगले बोलते आई यावे यासाठी प्रयत्न करायचे मी अ अ विसर विसरत नाही त्यासाठी मी दररोज इंग्रजी पुस्तके वि अं वाजते शिकण्याचा आणि नवीन शब्द शिकवण्याचा प्रयत्न करते
ही खूप चांगली सवई आहे मी देखील दररोज काहीतरी नवीन वाचण्याचा प्रयत्न करते वाचनामुळे ज्ञान वाढतो आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते ना
हो अगदी बरोबर म्हटलं तुम्ही तुम्ही संगीत शिकण्याची आवड ठेवता का तुम्हाला आवडता का हे
हो मला गायन खूप आवडते संगीत शिकण्याने मन शांत राहते आणि एका - काग्रता वाढते ग
हो एक अ अगदी बरोबर म्हंटल तुम्ही मलाही संगीत ऐकायला आवडते पण मला एखादे वाद्य वाजवायला शिकायचे अ शिकायचे आहे कदाचित भविष्यातही कीबोर्ड किंवा गिटार शिकेन
ते खूप छान आहे मला शिक वाद्य शिक अ शिकण्यासाठी संयम आणि नियमित सराव आवश्यक असतो पण एकदा ते जमू लागले की खूप समाधान मिळतेय
हो अगदी बरोबर म्हंटल तुम्ही मला स्वयंपाक शि शिकण्याची आवड निर्माण झाली आहे पूर्वी मी फक्त त पाहत असते अ पाहतच होते पण आता प्रत्यक्ष पदार्थ बनवायचा प्रयत्नही करते ते अ
वा मग अलीकडे कोणता पदार्थ बनवला
आता तर मी गेल्या आठवड्यात पोहे आणि उपमा बनवला होता सुरुवातीला तर थोडी भीती वाटत होती पण आईने मदत केली आणि पदार्थ आता चांगला झाला
किती छान स्वयंपाक हे खूप उत्त उपयुक्त कौशल्य आहे भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल तुला
हो हे तर अगदी बरोबर म्हंटल तुम्ही मला ना असं वाटते की प्रत्येक व्यक्तीने किमान काही मूलभूत कौशल्य शिक पाहिजे जसे की स्वयपा पाक झाले ल वेगळे व्यवस्थापन आर्थिक नियोजन आणि संवाद कौशल्य काय म्हणता तुम्ही
अगदी बरोबर विशेष्ट वेळीचे व्यवस्थापक खूप महत्त्वाचे आहे. वेळेचा योग्य उपयोग केला तर, आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो.
हो अगदी बरोबर म्हंटलं तुम्ही. काय होत ना? की कधी ला क कधी कधी ना मला वाटत की दिवस खूप लव ल संपतो अनेक योजना असतात पण वेळ अ पूरा पडतो.
म्हणूनच प्राधान्यक्रम ठर ठरवणे आवश्यक असते. सर्व कामे एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केला, तर गोंधळ होतो ना?
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तुम्ही. मी ना आता रोज एक छोटा अभ्यास अ आर ख डा तयार करते. त्यामुळे माझा वेळ अधिक चांगल्या प्रकारे वापर परला जातो.
सवय आहे ग. त्यामुळे शिस्त निर्माण होते आणि उद्याचे गाठणे सोपे होते.
हो नवीन कौशले शिकताना तुला सर्वात मोठे आव्हान कोणते वाटते?
अ माझ्या मते सातत्य राखणे. हे सर्वात मोठे आवान आहे. सुरुवातीला खूप उत्साह असतो. पण काही दिवसांनी तो कमी होतो.
म्हणून म्हणून तर स्वतःला सतत प्रेरित ठेवणे आवश्यक असते ना?
हो मला प्रेरणा मिळते जेव्हा, मी माझी प्रगती पाहते. लहान सहान सुधारणा देखील पुढे जाण्यासाठी ऊर्जा देतात.
होय तर अगदी बरोबर म्हंटलं तुम्ही. प्रत्येक छोटा टप्पा महत्त्वाचा असतो ना? मोठे यश हे अनेक छोट्या करनाचेच तर फळ असते ना?
मला वाटते की, नवीन कौशल्य शिकल्यामुळे व्यक्तिमहत्त्वाचा विकास होतो, आत्मविश्वास वाढतो. आणि नवीन संधी मिळतात.
हो अगदी बरोबर. तसेच समस्या सोडवण्यासाठी क्षमता देखील वाढत ते आपण अगदी स्वतंत्र आणि सक्षम बनतो ना?
बरोबर. बरोबर म्हणूनच मी ठरवले आहे की, दरवर्षी किमान एक नवीन कौ कौशल्य शिकायचे.
हा खूप चांगला संप संकल्प आहेत. तुमचं हे. मी देखील तोच संकल्प
काही वर्षानंतर आपण मागे वळून पाहिले तर आपल्याला स्तःमधील बदल पाहून नक्कीच आनंद होईल.
हो खरं म्हंटलं तुम्ही. कारण शिकणे ही एक सतत चालणारी क्रिया आहे ना, जोपर्यंत आपल्याला शिक आपण शिक राहतों तो पर्यंत आपण प्रगती करत राहतो.
व्यवहार विषयवर बोलून खूप खूप छान चर्चा झालीय आपली हो ना?
हो मलाही खूप आनंद झाला, नविन कौशल्य शिकण्याबद्दल बोलताना मला ह नवीन प्रेरणा मिळली.
ह मग आजपासून आपण दोघही नवीन काहीतरी शिकयची सुरुवात करूया?
हो नक्कीच आणि पुढच्या भेटीत अ आपली प्रगती एकमेकीना सांगूया ठरलं मग.
बार ठरल.
नमस्कार.
धन्यवाद पुन्हा भेटूया.